बोला
आपण टॉपिक घेऊया छोट्या बेबीच संगोपन करताना होणारा त्रास?
बरोबर.
हा तुमचा बेबी किती महिन्याचा आहे?
आता माझ बेबी वर्षाच आहे म्हणजे आता चौदावा महि असं समजा?
अच्छा! तुम्ही घरामध्ये किती मेंबर आहात मग?
अ आम्ही म्हणजे तसं जॉं जॉईंट फॅमिली आहे आमची.
अच्छा!
हा पण मग आम्ही असं वरती खाली राहतो वरती मोठे सासूबाईन ते राहत. आ आणि आम्ही खाली राातो.
अच्छा म्हणजे तुमच्या बेबीला सांभाळणारे भरपूर समजा तुम्हाला. ते सासू सासऱ्या नशिबवान आहात तुम्ही. तसच्या म्ह वैयक्तिक माहिती सांगायची नसते आपल्या व. बोलो ह्या विषयावरती. हा म्हणेज ते नियमाच्या थोडंस हे होईल हा तुमचं बेबी च म्हणजे आपण जेव्हा म्हणजे हा विषय आप याच्यावरती कंटिन्यू करूया.
बरोबर.
हा तुमची फॅमिली जॉईंट असल्यामुळे तुम्हाला त्रास कमी आहे.
बरोबर पण मग सर असं कोणीच कामाच नाही. फक्त आम्ही अ दोघं म्हणजे अ आम्ही दोघं जण. आणि आमच शेजारी एक काका कापून ते राहत म्हणजे आमचेच हे रिलेटिव्ह आहे.
ह.
तो त्यांच्याकडे असतो जास्त म्हणजे घरातल्यांपेक्षा.
हा बेबी सांभाळतना तुमच्या घरामध्ये किती असं म्हणतात ना का लहान. घरामध्ये किती सदस्य असले तरी कमीच पडतात.
हो तेताच.
लहान मुलाला सांभाळणं आणि हल्ली काय ल्लं आता जागतिकीकरणामुळे. फॅमिली छोट्या झाल्या म्हणजे छोट्या आणि सर्वात म म्हणजे जॉईंट फॅमिली हा प्रकार आता कमी कमीच आहे.
कमी झाला हो.
अ मोठ्या मोठ्याशा महानगरांमध्ये मेट्रो सिटीज म लहान बाळाला सभाळण तर खूप जिच. काम ेऊन बसलेला आहे आणि इव्हन. म्हणजे यामुळे काही जे जोडपे आहेत ते मुलंच होऊ देत नाही. एक नवीन संकल्पना आलेली आहे तुम्हाला कदाचित माहित असेल डिंक्स डबल इन्कम नो किट्स.
हो बघलं मी ते
तर हे हेच आहे ना. म्हणजे बा बाळाला सांभायला कणी नाही त्याच्यामुळे बेबी म्हणजे त्यांची इच्छा असते. ण होऊ देत नाही.
बरोबर बरोबर.
त्याच्यामुळे लहान मुलाला सांभाळणं म्हणजे फार आजकाल हे झालेलं आहे आणि मग त्यासाठी. स्त्रीला जास्त एफर्ट घ्यावा लागतात.
बरोबर बरोबर ते माझं इथ तसंच आहे म्हणजे माझे मिस्टर जात आहे ड्युटीला. प्लस आमचं शॉप पण आहे समजा. अ त्याच्यामुळे मग मी एकटीच पडून जाते सगळं म्हणजे बाळाचं सांभाळायचं वगैरे. अरे.
अस
तुमची इच्छा असून सुद्धा तुमला म्हणे का नकरी कर
नाही नाही काहीच काहीच नाही आता मी करत होते सर पण मग तिथं म्हणजे पहिले मी बाळाला म्हणजे सव्वा महिन्याच किंवा तीन चार महिन असंताना मी जॉब करत होते पण मग त्यांनी मला पेमेंटच दिलं नाही परत दुसऱ्या वेळेस परत मी ट्राय केलं बाळाला सांभाळून त्यांनी पण असंच केलं आता करत होते त्या मॅम पण इतक्या लेट लेट पेमेंट द्यायच्या त्याच्यामुळे माझं झालंच नाही मग मी त्यांना सांगितलं नाही आपलं नाही जमणार मग मी तो पण जॉब सोडून दिलं मग ते बरं आता कार्य अँप सुरू झालं अस
हा आणि सर्वात म्हणजे दुःखदायची गोष्ट अशी आहे ना की अ म्हणजे लहान बाळाला असणाऱ्या लहान म्हणजे माता पालक असणाऱ्या किंवा बाळ असणाऱ स्त्रियाना ना असं कोणी असं काम द्यायच करत नाहीी त्यांना असं वाटतं की यांं पूर्ण वेळ बा बाळा लक्ष देण्यात जाईल वास्तविकता हे चूक चूक आहे स्त्रीच जे हे कामण किंवा स्त्रीची जी एनर्जी आहे किंवा स्त्रीची जी शक्ती म्हणू आपण पुरुष पेक्षा दहा पट जास्त असते
हो
म्हणजे माझं तरी असं वैयक्तिक मत आहे कि बुव स्त्री ह पुरुषात पेक्षा दहापट काम शिल्लक करते
अच्छा अच्छा
तुम्ही घरकाम सांभाळून बाळाला सांभाळून जॉब करू शकतात नाही हा जो म्हणजे हे करताना खरंच तो म्हणजे व्यक्ती या जगातला मूर्ख म्हणाल
नाही मी आता काम करत होते ना सर तर त्या मॅमच हो तर समज नाही का तर मी त्यांना सांगितलं माझं ते म्हणजे असं प्रॉब्लेम येत तुम्ही मला समजून घ्या तेव्हा त्यांनी पेमेंट लेट द्यायचे आणि मला म्ह म्हणायचे की मी हे करू शकते पण मग आता तू बाळाला सांभाळून हे करते तर ठीक आहे मी तुला देऊन बघते असं करते तसं करते म्हणजे आपण म्हणजे लेडीज लेडीज ला समजून नाही घेत सर
हो खर तर म्हणजे फार म्हणजे दुःखदायक गोष्ट आहे तुम्ही लाभ बाळ असून सुद्धा तुमचे म्हणजे सगळं तुम्ही करता आणि असं नाही का तुम्ही कामामध्ये काम चुकारपना करता तुम्ही करता
करतोय करतोय तो काहीच विषय नाही
हम्म
जेव्हा ही बाळ झोपलेलं असेल तेव्हा मला म्हणजे पहिले काम
हो तेच आहे ना का मला असं वाटत ना की स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा काम चुकारपणा कधीच करत नाही आणि त्यांच्या कामामध्ये प्र असतात जबदारपणा जास्त असतो
हम्म
आणि एक सर्वे म्हणजे मी वाचलेला आहे का ज्या आता स्त्रिया ड्रायविंग करतात त्यांच्याकडून अपघात कमी होतात पुरुषांच्या तुलनेत
हम्म
सांगायचं असं तात्पर्य की पुरुषांपेक्षा स्त्रिया कामामध्ये प्रॉम्ट असतात पण ह लोकांना कळतं नाही त्या गोष्टी म्हणजे या गोष्टी कसं म्हणजे लोकांनी करायला पाहिजे तुम्हाला काय काय त्रास होतो म्हणजे ते तुम्हीच जाणून आहात त्या बाळाला एक संगोपन करताना कारण आता समजा तुमची मिस्टर जॉबला जातात पण मग तुम्ही आणि तुमच्या कामाच मोल पण नाही धरल्या गृहिणीच आता गृहिणी म्हटलं की. नाही तर लोक म्हणताते हाऊस वाईफ आहे.
पण मग शहर तरी पण मग घरचे म्हनता कि तुला बाळ सांभाळल्याशिवाय दुसरं काय काम राहतं. आता ह्या लोकांना नाही म्हणजे नाही समजत कि बाळाला म्हणजे. कसं सांभाळ म्हणजे म्हणजे मी बोलूचं शकत नाही त्या विषयावर हे लोक म्हणता. क तू काय घरीच बसते तुला काय फक्त बाळचं सांभाळायचं राहतं अरे जरी सांभाळायचं राहतं पण मग त्याच्या त्याचा मागे माणूस शिक्का थकतो बाळा मागे. आज त्याच्या म्हणजे सकाळी उठल्यापासून मेन म्हणजे झोप होत नाही. प्रत्येक गोष्टी मध्ये येऊनं जातातं म्हणजे बाईचं असं
हम कमी लेखन म्हणजे हा तोच तुला बाळ सांभाण्याचे दुसरं काय काम तू एवढं नाही करू शकत.
काम आहे हो हो मग तुला हे करता नाही येत. का टाईम टू टाईम मग असंच करायला पाहिजे मग तसंच करायला पाहिजे असं.
अतिशय जे जाघा ना हा मी माझ्या माझ्या म्हणजे मित्रांचे बघितले ज्यांना ट्विन्स होते ना. तो माणूस त्याचे एफर्ट कमी आणि अक्षरशः तो म्हणजे करायचा. झोपायच्या आत त्याची मिसेस त्या वहिणी येणार रात्रभरच बाळाला सांभाळायचे.
हम्म,
असताना स्त्रियांना ते भावना पण मनामध्ये डीप त्यांचा कॉन्फिडन् कमी होतो कमी लेखल्या गेल्यामुळे आई पण सोपं नाही आहे
बरोबर जेव्हा स्वतःवर जबाबदारी प पडते ना तेव्हा समजतात. असं बोलून काहीच म्हणजे काहीच नाही हे लोक बाहेर जात त्याच्यामुळेना माहितं. तिने कि कसं काय
नाही नाही आता तुम्ही सांगतात का तुम्ही तुमचे बाळ सांभाळतं म्हणून तुमचा त्यांनी पगार वगैरे दिला नसेल.
बरोबर हो बेटा.
आता तुमच्यामध्ये तुम्ही म्हणजे काम करायची आणि तुमची मला उर्मी दिसत आहे जाणवत आहे मला म्हणजे
बरोबर सर.
अ विषय काय हय कमाई छोटी असो मोठी असो पण ती करण्याची वृत्ती म्हणजे? तुम्ही आडस नाही तुम्ही कामाचे आहात म्हजे म्हणात ना कष्टाळू आहेत मेहनती आहात आणि ही एक स्त्रीच म्हणजे हे दर्शवत असते का स्त्री पुरुषापेक्षा किती जास्त. म्हणजे विचार कमा म्हण काय पण म्हणा तिचे विचार किती प्रकल्प आहेत किती मोठे आहेत
हो
आता आपण कार्य ॲपच्या मदतीमध्ये समजामुळे आज रोजी आपण बोलत आहोत. भावना व्यक्त करत आहोत. पण त्याच्या मागची एक वेळ जर बघितलं तर किती हे त्याला तुम्हाला काहीतरी करायचं आहे. तुमची काम करायची आहे म्हणजे तुमच्या मनात विचार येतात. म्हणजे कष्टाळू वृत्ती. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टीमधून स्त्रीच रूप दिसत असते ना. समजण्यासाठी खरंच पुरुषाकडे एक तेवढं म्हणजे संवेदनशील मनसणं गरजेचं आहे
बरोबर स एक
आपण म्हणजे कोण लोकांसमोर जेव्हा उभं राहतो का बा आहे आणि काही काम करू शकत नाही पण तिला स्वतः ला माहित असते म्हणजे शारीरिक मानसिक हच्यातून गेलेली आहे
हो ते तर झाल हो बरोबर
स्त्रीच्या कामाचं असच आहे ना किंवा त्याच म्हणतात तर घरकामाची खरच ते सर्वात हे म्हणजे दुःखदायक गोष्ट आपल्या भारतीय संस्कृती असो पण बाळ बाल बा बाळाच संगोपन कोण सोपी गोष्ट नाहीे खरंच. आणि कित्येक आयांना त्यासाठी. ना खूप त्याग करावा लागतो सेक्रिफ्राईज करावेज्ञलागते कित्येकांना नोकरी सोडावी लागते.
हो हो हो हो आता मी पहिले एसबीआय हो स्टेट बँक मध्ये होती सर अ जॉबला हो हो तर त्याच्यामुळे मग मला जॉब पण सोडायला लागलं मला तर ते जॉईंट नाही झाली मग तिथं म्हणजे पण आता करूच शकत नाहीे मी असं नंतर नाशिकला आमचं इथं बिर्ला हॉस्पिटल म्हणून आहे तिथं तिथे पण जाँब ला होते मी पहिले ते पण आता करू शकत मी ठरवलं तरी मी नाही करू शकत अस
हम्म नाही होईल होईल थोडं बार तुमचा झाला ना तुम्ही म्हणजे करा कारण तुमचा स्वभाव मेहनत आहे कष्टमय दिसत आहे
हो
हा हा आणि कसं असतं का ह्या तुमच्याच्यावर जे तुमचे आता मान हे चालू आहे मी समू शकतो मी कॉल कट करतो. तुम्हाला पहिले व्हट्सअप वर आपण बोलल्यानंतर मग दोन मिनिट आप परत एक ठीक.
हो हो सर हो.